कायथ घे आज
आज नाय बोलटीला आली यया पोरीला कॉलेजचा ड्रेस घ्यायला
हा का.
हा कॉलेजचा ड्रेस घेईल म्हणला आणि पुस्तक घेईल.
कॉलेज आता चालू झालय.
हा कॉलेज आहे आता चालू झालाय मग घेईल म्हणलं कॉलेजचा ड्रेस. लय ड्रेस महाग हाय.
हा ना शिवून घ्यायच असेल का रेडिमेंट भेटते.
नाय रेडीमेंट भेटतोय ना.
तोर्च आहेला
अंग घेते मला हा रेडीमेंट भेट
काय त्याच्यावर जॉकेट राहते.
हा वर असं जॅकेट हाय अन पीएँड आणि मध शर्ट हाय.
अ याचा कलर कस आहे कॉलेजच्या ड्रेस चा.
थोडासा असा गुलाबी हे. आणि जॅकेटचा असा थोडा काळपाट काळपाट कलर हाय.
हा ना.
हम त्या पोरांनी शाळेतून भेटतात का.
हा अजून मराठी शाळेलाच आहेत ना माझी पोरं.
आ.
मग त्यांना शाळेतूनच भेटत हा शाळेतूनच भेटत तो. भेटल्यात म्हणजे पहिल्या गेल्या वर्षीचा भेटले.
हां हा
आनं लहाना यंदा जायला लागलंय मग त्याला एकच ड्रेसे या पाण्यापावसात वाळतही नाही ना ग
हा पुस्तक शाळेतून भेटत असतील ना.
हा पुस्तकं भेटत अगं वाया पण भेटतात आमच्या इकड मराठी शाळेत नाही का.
किती?
अ म्हणजे तो मोठा आहे त्याला तीन भेटल्यात लहानला दोन भेटल्यात.
नाही ना आमच्या इकड तर नाही वया बिया. नाही भेटती फक्त व पुस्तकात भेटत्या ते बी अ पाचवी पर्यंतच पाचवीच्या पुढं नाही भेटती
अम आमच्याकडं चौथी पर्यंत आहे ना ग वह्या, पुस्तक, पेन्सिल, खोड रबर, सगळं भेटतय शाळेतून
काय हा ना
हा हा मजे ती मॅडमच चांगलीय तिथं शाळेवर ना मग त्या संस्था कुंक कोणत्या संस् चक मागणी करीत्याती मग बरोबर भेटत्यात त्या रणला तो लहाना पोरगा आहे तो यंदा जाय लागलाय मज त्याचा एकच ड्रेसय मग म्हटल त्याला एक एखादा ड्रेस गेली या पावसामध्ये वाळवते नाग नाग कपडे
हा वाळतय ना डबल डबल घेतला म्हणजे
हा ना आण चिखलात ह्या लागतय नाही का ते अजून लहानचय सगळं माखून येत मग मधला कुढ जा मी म्हटलं एखाद दिशी जाइल टाकेत बिकेत ना हा ना
अज हवा मंगी याला नाही का आं ग्याव मंग डबल रिजेक्श म म्हणल आली असती एखाण दिवशी नाही म्हणल तू आली असती एक एखाण दिवशी अ गेलो असतो ना साड्या घ्याला उद्या येशील का?
बघल ना आता टाइम भेटेल तसा
हम्म हारताळकाला नाही हारताळका येईल म्हणलं न घेऊन ठेऊस
हा परतय बी सीघेनुसार मागवतेत ना
हा मंग अ द्याव जंपर शिवून होत तिनी ना मग माझ्याच पती गर्दी गर्दी मग मनल आदिच घेऊन टाकली असती
हा न
तू धर देन
हा मग
हा मी इधर इथे मग जाऊद्या विद्या मग पय तुला जर टाइम आस लं तर मग सांग का मग जाऊ मग
हा. फोन करेल ना तिथं
मग घेऊ मग एकीला दोघी जणी एकिला दोघी जणी आसल्या ना जोडी मग बरोबर माणूस घेतय ना असली का एकटीच असली का अस वाटतय कोणती घेवा न कोणती नाही आ.
हान एकटीला कळतं ही नाही कसा घ्यावा
मग तेच ना मग मला तुला जोडी न्यावा
हा ना
मग अ ये मग तू पण
हां बाकी काय चालु ये तुझं मग
पण मग आता आज घोरटीला आली मग आता उद्या जाय लागल कामाला मग कंपनी मधी
हा ना
आता आजू कशी कॉलेजचा ड्रेस घ्यायचा होता ना मग म्हणून घरी थांबले होते मग उद्या जाईल कामाला आपली आपली ड्युटी म्हणजे कामाला ही जाया वैताग येतोय पण मग आता
हा ना मग आता काय करायचं? म्हणला पोऱ्याला तूय बी त्याला ही घ्याय लागत आसल ना वया पुस्तकाय बी घरूनच
हा मग त्याला पण घरूनच घ्याला अगत त्यात वयान पुस्तकय पण कपडी
हा ना तो शाळेला कुठे जातोय एक
तो वाघेरला जातोय हा
हा ना वाघेरला कॉलेजे आहे ना
हा कॉलेज आहे वाघेरला पण मग जरा लांबच पडत आहे जवळ एवड बोलयचं का ते जायला चार किलोमीटर इडून मग सायकल घेऊन जातोय
हा ना मग ही ही बी दहावी प तिथच असेल ना वाघेरला पोरगी तुझी
दहावीजेपर्यंत तिथंच होती मग बारा वीपर्यंत. ति ती गेली ना आयर्वाकला मगो अ म्हणती क्लास लावाय लागल मला मग जाते तिकडेच
कसला क्लास
ती म्हण ती ते डॉक्टरच करायची तिला
हा का मग तिने सायन्स साईड घेतली असल
हा सायन्स साइटच घेतली ना
हा ना बर आता सायन्स शिवाय
आ सगळं इंग्लिशच
हा ना ग सा सायन्सच कोणता हे घेतलं काय मा तती मॅथ घेले का जओग्राफी घेतली हो
ह
थोड्या रेंज मध्ये राह ना तुमचा आवाजच येत नाही मला दिसता गुत त इथे राहून राहून आवाज येत का तुम्हाला हा ना पण निसा राहून राहून होतोय राहून राहून चांगला येतोय. ह
हा मधी मध त हेर रेंज जात असेल ना मधी मधी
हा मग चहा पाणी झालं का नाही
त्या पाणी आता मला थोडी बोलत आहे तुया बरोबर मग चहा ठेवीन हा म डबल प पोरं आलि शाळेतून का डबल त्यांना ही चहा ठेवाव भुकोन येतेत त्यामध्ये काई खाय लागत आहे
हा ना मया पोरला लागत बाई चहा मधी टोस्ट राहतातच नाही तर मगच्या बिस्किट तरी लागत आहे.
हा ते घरी आहे तु सासू ना मग परा सांभाळ
अह हा
तुया घरी आहे तुई सासू
हा
हम तू सासू भाई ठीच आश ना पोरण ला चहा पाणी
हा करते सगळा मगपेक्षा परत यांच्याक सगळा मागा त्या ते आ आम्हाला या दे ना आई आम्हाला त्या त्यांचंच
अ मग जीवला जीवलावी तर असलेलं ना मग काय जीवला लावला का तिकडेच वळत य ना
ते बाय मला मा का मागणार नाही एवढा त्यांनी माहितीय मग्मी देत नाही पण आई पटक्यान देते
हा मग आजी जीव लावीत असेल ना.
हा त्याचा मम्मी पप्पा नाही जास्त हात करते आजी बाबा कसले करते. हा ना हा
पण आधा कसा तरी मण आज आहे का पाऊस उघडा का चालू आहेय तिकडं
अगं उघडावता पण आता परत चालू झालाय त कि मिर मिर चालली
हम् तिकडे तुमच्याकडे डोंगर भाग आहे मग सारखा चालू राहतोय ना
हा इकडन आंबेवाडीकडून सारखा पाऊस येतोय
हम्म
अंंद्यावाडीकड र गवापासून पाणी पडतोय सगळ्यात लोकांच्या आधी ते निरवाप टाकले होते
हा मग तिकडं आवण्या लवकर व त्यात ना
हा
हम्म आणि तिकडं शेत भरपूरत लोकांची शता प भरपूर पुररा तेरीखि का ना
हा
तस आमच्या इकडं नाही एवढ्या शेत कमी कमी राहते जास्त नाही
हा असं नदीच्या मेराला नाही काय तुमच्या शेप ना
नाही इकडं नदी ब नाही का काच ना
हा म्हटलं सोमजती नदी जवळ आहे ना तिथून
नाही स्न न लांब राहिली आम्हाला
हा का
हा
अगं काय वस मी येथे तिकडे माझी बहीण राेले समजाात पण मग काय एवढा परिचय नाही येत तिकडं नाही का
हा मा त श्री माणूस ना
हा एक दोन टाईम बहिणी काय गल हो ते
ह
अ ना मग नाही यप देल का तिकडं त्या इकड लांब राहतात कुठ तरी ते गरुड शड वाडी का कायतरी म्हण त्या
हा मग गरुडे शहरामध्ये गरुडे शहर मध्येच आम्ही राहतोय ना
तिथच राहतात का तुम्ही
हा गरुड शुर म्हणली ना माझी रस राहतोय आम्ही
हा का मग मी तर आई एक दोन टाईम आले होते पण मग काय माहिती एवढं नाही का
हा ते काय एवढं वळख नती काय नाही
हा त्या आतीच्या पोऱ्याचं लग्न होतं ना हा अ आण ते लग्नाला मी त्याच्या हाजीच्या
हळदला अर्दी का म आता आ आेच्या
ह श हा येईल ना मग विचारत विचारत आता माणूस येताना ओळख झाली काय यता
पण करायच माहत नसलं तरी मग बरोबर सांग
हम
मंग आज आज बाॅगल म
आज अ आज भाज अ काय केली होती मी नाही का दोडक्याचा ठ्यासा केलता आणि कोबूची कोबूची भाजी केन ती
हम्
इथं हे मामा आलेत ना देवी चर्रा देेते
ह हा
का
मी के ते आज दोडक्याच भरीत नाही का
हां ना
जोडक्यात बरी उसळ केली ती पद ओळख्या आपली इथ म्हणजे
मजपरात तशीच म काल केलता तर पोरा खात नाही म्हणजे तेले कााय हो दडोडक्या तार असा खायला
रसा रसा खातेत पण दोडका अजिबात खाते नाही.
आली नव्हती ती